हॅलो.
हा बोलकी.
चलताय ना?
हं, हा, मग हे कधी ह्याला गेला होता ना अक्कल कोट ला त्या
नाही-नाही, जायचा योगच येईना?
हम्म-हम्म. अक्कलकोट, गाणगापूर तुळजापूर, पंढरपूर ते एकाच अं साइड आहे. ते गेले की, हा एका रुटला हे एकदा गेल ना तिकडचं सगळं ते देव-देव होत्यात.
अं, तुम्ही गेलतां कि, नाही कधी?
नाही, आमचा पण योग यायचा हे, जायचंय अजून.
हं, तुमच्या ते बेळंगीचे महाराज येतात ना?
हा, आमच्या गावात तेन येत्यात की.
आमच्या घरी कुठलं तरी येतात ना?
कुठं? आमच्या इथे, आमच्या तिथे हिंगणगावचे महाराजा आहे ते.
हो-हो, ते लग्नामध्ये नालते ना? हम्, कुठलं महाराज ते?
हम, महादेव महाराज.
हम्. मग आणि काय?
हम्म, काय नाही बघा.
हम्, शेतात काय केलायं?
शेतात ऊस लावायचाय, आमच्या तिकडच शेतात. हं, मक्का आणून ठेवलाय. मक्का पेरायचा होता परवा दिवशी. अंम, बळी मारला एक चार-पाच दिवसाच्या, माग काल रोटर मारलाय. नंतर आता मग रोटर मारल्यानंतर, रोटर मारल्यावर त्यातच लावतात ना मका?
हा.
हम्-हम्. त्यातच लावत्यात.
हम्, बैल.
हम्, आता बैल सांगायची बैल आणून. लावायचं मग, बैलांच्या मागं टाकायचं ते आणि खत विस्कटायचं.
ती कडबा काय करताय मक्याचा?
अ, मक्याचा कडबा घरी आणला की, जनावरानां
हम
त्याच हा म मक्याचा असतोय, शाळवाचा असतोय.
हं.
संपत आलाय आता. मुरगाास करून ठेवलेय जरा. एका माळ्यातलं मुरघास केलयं, मुरघास. तीन बॅग केल्या की बावीेशेला एक बॅग.
हा, आमच्या शेजारला पण आजच केलं.
ते वला हाय, हास राहते म्हण.
हा, हायस राहत ते.
ते काही केमिकल घालत्यात वाटतं त्यांनी, किती पण दिवस तरी त्याचा वास येत नाही, भुरा येत नाही म्हणते. हाय असचं राहते, बोललं. हा, तेच आम्ही पण करून घेतले जनावरांसाठी आता, पावसाळ्यात आमच्या इकडें कस. चारा नसते ना.
हिंडायला सोडतय ना?
हिंडाईला सोडतोय की
हा.
हिंडायला सोडतोय खरं, लई पाऊस लागला की कसं म्हणून नाही, जरा झिर-झिर असलं की सोडत्यात जास्त हिंडवायलाच असत्यात जनावर.
हा-हा.
पाऊस लागला की हिंडायलाच असतात बाहेर.
मग पाऊस लागल्यावर गोट्यात बांधता का बाहेर?
गोटा नाही आमचा. आमचा ऐसपैस रिकामी जागा आहे, तिथंच बांधतोय.
आणि वरण पाऊस पडा
हम्म, तसच ते. त्यांना सवय झाल्या. तिकडच्या जनावरांना आमच्या इथं कुणाचच असं गोठा तेन नाही.
हम हम.
अख्ख रिका रेिकामच मग ते जास्त चिक्कल झाला तूडवून तेन मग जागा तेवढ बदलत्यात.
सगळीच जनावर तशी.
सगळेच जनावर तशी.
हा हा. आमच्या इकड नाही. दिव पाऊस लागला कणी बाहेर काढायचीच नाही.
हम् हम. गोट्यात काय मग पत्र घातल्यात काय?
हा.
हम्म हम्म.
हा म ते निभार जातीची ती तेवढी बाहेर. पावसात भिजली तरी चालते. त्यांना पण तसच करायचं जागा जरा बदलायची. पण संध्याकाळी यात घ्यायचं. ह वैरण खाऊन बसाय पुरतं.
हा हा.
असं.
आणि काय?
आणि काय नाही बघा तुमच्याकडच की.
हम् हम्म.
शेतात मक करणार आहे आता.
हम् मक्क करायचंय. माळवं करायला जरा नांगरून ठेवलय. माळव जरा, वांग्याची रोप
हम्.
हो. कांदे कांद जरा लावायचय आणि मिरची च बी जरा टाकल्यात. आता काय आता मिरगायला चालू करतात ना लावायला. आता मग जरा हूलगा टोकायचा. नाही आता घालायचं.
हा.
हूलगा नंतर कारल्याच बी
हम.
अ नंतर घेवडा, पावटा वटाणा, मुळ्याच्या शेंगा, हा घरात खायायसाठीच लावतोय फक्त मेथीची भाजी, कोथिंबीर, गाजर सगळं असते काही नाही असं नाही लिंबू घरच असते. त्यात सीताफळ, चिंचा आंब हायत, नंतर केळी हाय देशी
आंब वर्षभर खाताय काय?
आंब वर्षभर नाही. तरी पण आहेत की अजून
हा सीझन पुरत.
हम्म सीझन हाय की.
हम्म. वैरण कोण आणते मग?
वैरण मामा आणत्यात. कव्हा टॅक्टर न आणतोय. एकदम टॅक्टर नेऊन कसं पण.
काय दोन आहेत.
हम दोन आहेत मग एक चार पाच दिवसाची एकदमच आणू दे ना टॅक्टर तेन नेलं ना एक बळी जोडा चा माझा आणि एक चार पाच दिवशी एकदम आणली की मग त्याला काय हत्ती गवतच आहे आता रानात ते तेवढं आणाय लागते बाकी काही नाही मग.
काय जोडायचा?
बळी म्हणजे ते नांगर जोडायचा मागं आणि त्यावर बांधून आणायचं.
हो हो. म आणि काय?
हम्म काय नाही बाबा.
तुमचे शेजारी पण फिरायला गेलेत ना?
कोण?
अचानक महाबळेश्वर ट्रिप. ते सोन्या माळी तेन.
गेल्यात काय माहित नाही ओ आम्हाला.
सुनील माळी ते वर तिकडचे.
हा असु दे आणि काय मग?
काही नाही बघा.
हम्म हम्.
म्या स्टोरी बघितली
काय ते?
स्टोरी बघितली मी.
हा हा तेंचि होय?
हा.
हा हा.
आणि काय मग?
हम्म काय नाही बघा.
दुपारी टाइमपास करता आला.
काय ते?
दुपारी वेळ निघून जातोय का पटपट.
नाही दुपारपेक्षा हे रात्रीचच भारी आहे भराभरा होते ना. दुपारी दिवसभर रेंज नसते असते नसते प्रॉब्लेम येते. कट होते मधनच हा.
ह आणि संध्याकाळच कस एक टाक होतय.
एक टाक होते होय ते हा ते ह्य माहिती आहे का? हम्म काय बरं आपला टोस्ट असत ना?
हा.
त्या टोस्टच आता आईस्क्रीम करायला लागलेत. दूध अस उकळायला ठेवायचं आणि आपलं टोस् असते ना त्या टोस्टच तुकडं टाकायचं सगळं साखर घालाय यातच काजू, बदाम, बेदाना सगळं घालायचं आणि एक अ अर्धा तासभर मंदाचेवर असं शिजू द्यायचं आणि शिजल्यावर ते गार करून मिक्सरला बारीक करायच रबडी ती आणि ती बारीक करून आहे ना अ एकां डब्यांत प्लास्टिकच्यांकडून फ्रीझरला लावांयचे
हम्मं
त्यांचं आईस्क्रीम कुल्फी टाईप व्हांयला लागले छान करतांत ते करणारं आहे आम्हीं पणं नाहीं नाहीं करायचंय जरां आम्हीं गावांला आलोय करूंन बघणारं आहे छान होते म्हणतांत नां आंता ते मॅगोच आईस्क्रीम केलं तरं आंब्याचं.
हो
ते पर्वा दिवशी संपलं भरंपूर मोठां डब्बा भरूंन केलंत.
कसं केलां ते
अंम मॅग आंब्यांच्या असं सगळं गरं काढूंन घेतलां आणि त्यांत दूधं घालूंन ते मिक्सरला त्यांतच सांखर घातली वेलची घातली त्यांतच आणि बारीक केलं आणि वरणं त्यांतन बदांम कायं नव्हतं म्हणुंन फक्तं कांजू खिसूंन टांकला वरणं त्यांत.
हम्मं
आणि ते एक दिवसं पूर्ण फ्रीजरला लावलं मं दुसऱ्यां दिवशीपासून मं ते खांयला चालूं केलं.
हम्मं किती लिटर दुधांत केलंता ते
ते दिसलं फक्तं चं घेतले होते गरं काढूंन आणि एक वाटी का दीड वाटी दूधं घातलं होतं मंग त्यांत भौतिक दूधं जरां कमी पडलं होतं आणि जरां दूधं पाहिजे होतं त्यांत
हम्मं हम्मं
हम्मं छान झालंत खरं ते पणं
बांरी लीखं
आंह
एक आंबा
होयं एक आंबा चालतंय आम्हीं तीनं चार आंब्यांच्या केलतं नांय पूर्ण घरांसाठी
हां हां
आणि ते शिखरणं करयांत बघां त्यांत पणं असं आंब्याचं कांप करायचं
हो
आणि त्यां ते मिक्सर लां लावतांना त्यां दूधं सांखर आणि वेलची एकदमचं घालूंन मिक्सरला लावांयच आणि ते तसं आमरस करांयचा आंब्याचा
दूधं घालूंन
दूधं घालूंन करायचं ते पणं आंता करतांत हल्ली छान होते त्यांचं
हां मंग त्यांत थोडां बर्फ घातंला तरं तो ज्यूंसच तयार होतो तो नां मँगो हां मंग ज्यूंसच चपांती खांल्ली
हां
तसंच घालते त्यांत थोडी वेलची जास्तं टाकांयची
मंग त्यांत कायं फरंक हांय ते दोन्हीं दोन्हीं एकचं की
हां आणि थोडां इसेन्स भेटतो नां मार्केेटला
कायं ते.
इसेन्स
हां
शंभर सव्वाशे रुपयांपर्यंत इसेन्स भेटतो मार्केटला.
हां
ते आणांयचा आणि. एक जास्त नाय, एक दोन-थेंब टाकायचा वरणं.
हा.
झालं की.
त्येनं काय होतंय?
त्येनं तो फ्लेवर मस्त येतो.
येतोय व्हय हा, हा. ते मग प्रॉपर ते ज्यूस लागतय.
हा.
हा हं.
असाय ते.
हम्, हम्, तुमचं काय सध्या ज्यूसचं बंद हाय काय?
हा, आमच सध्या बंद हाय, म आम्ही आणलो होतो परवा तीनशे.
हा.
हा म आता. ते बगा वन हंड्रेड ट्वेंटी फाइव्ह रुपय पर्यंत भेटलं होतं. हा.